हॅलो.
हा हॅलो हॅलो, येतय ना आवाज, आवाज येतय कां.
हो हो येतो येतोय तुम्हाला
हो तर हो येतो येतोय, त्यामुळे मुलं कुठेतरी भरकटत. जातबे असा थोडा प्रॉब्लेम होत असं झालेलं आहे बाकी काय नाही.
नाही बर
भावंड ला आ अस थोडतरी पाहिजे चुलत बिलत पण नाही ना काहीच नाही सगळं एक
एक कुल तर एक नाही बरोबर आहे, आणि कसं की जर आता आपलेस. संबंध असतील तरी आपण जर इकड मोठ्या शहरात आहे. जर आपण ठेवले संबंध आपल्या पण चूलत लोकांशी तर आपली पोरं ठेवणार. आणि जर आपण फारच बिझी बिझी राहायला लागलो तर आम्ही पण इकडे राहतो ना खरं माझं मिस्टरांचं म्हणा किंवा माझे पण चुलत आहेत मावस आहेत. त्यांच्याशी आम्ही न चुकता फोन करणारच कार्यक्रम मोस्ली अटेंड करण, जे हे येणं जाणं आता म्हणल. आम्ही मुंबईला येतो ते आमचे सक्के नाही तेंचे अ म्हणजे अगदी हे नाही पण आम्ही तरी पण म्हणतो, येऊन जातो. तो जेणेकरून काय होत आपण ठेवलं तर त्यांच राहत. हा, आता आमच्यात तर असं झालंय माझी मुलगी काय करती. तिला काय घेतलं की त्यांचा भावाचा मुलगा सेम वयाचा आहे कां नाही अं. कारण ह्याला घेतलं की आई त्याला पण घेऊया हे तो इथं नसतो हा तो बंगलोरला राहतो पण तरी पण
हं.
त्याला हिला इथं जरी काय घेतलं तर त्याच्यासाठी आम्ही एक दुसरं घेऊन ठेवतोच. तो पण त्याला काय घेतलं की हिच्यासाठी घेऊन ठेवणारच म्हणजे इतका असं की जेव्हा आम्ही एकत्र येतो ह्यांचे द्यायचे गिफ्टच एक बॅग अस हे तूला गे हे तूला गे.
हा म्हणजे आतापासून त्याला एकमेकांमध्ये वाटतंय ना,
हा वाटतेय वाटतय मग ते काय राहते आम्ही कंपल् ते तर स्वतःहून फोन नाही करू शकत, आम्हीच फोन करतो हे बघ हे बोल. हे बघ ते बोलतय त्यामुळे त्यांना इतकी सवय झालीये थोडे दिवस झाले कि ते स्व स्वतः म्हणतात चल की आपण फोन लावूया, व्हिडिओ कॉल करूया असं.
हो हो. आता ती एक सुविधा आहे आपल्यासाठी
हा मग म्हटलं एकदा त्यांच बॉन्डिंग झालं किंवा आपल्याला काही नाही गरज लागत त्यांच त्यांच रिलेशन मेंटेन राहते हम. आणि ते गरजेची गोष्ट आहे, अलीकडं काय झालंय माणसं पाहिजेत आपली आपल्यात.
हो हो हो हो, काय आ काय प्रॉब्लेम आला ते आपलीच माणस येतात.
येणार साहजिकय आणि शेवटी आपलं आपलं राहतं किती पण
हो हो ते आहेच.
हम्म.
हम्म हम्म.
म काय आता
आज जाणार होता ना दिल्ली बघा तू उद्या जाणार आज ना दीडी बघायला
अ हो पण आता काय झालंय काहीतरी त्यांचा मार्ग चेंज केलाय कारण हा ना पावसामुळे होय होय हा मार्ग
काहीतरी जाऊ नका
जाऊ नका पण ऍक्च्युली आलेत बरेच लोकं आ वारकरी आळंदीत थांबलेत. ह पण आता त्यांचं कस रूप ठेवतात ते चाललयं आमचं तेच सकाळी बोलणं चाललेलं मग आता जे कोण त्या रूट ला असेल त्याला विचारायचं की तुमचं काय आहे किंवा किती वाजता तुम्ही असणार आहे त्यानुसार जावं असं चाललंय.
का
अजून त्यांचा काय बोलणं नाही झालं बघायचं आता काय काय
हो हो हो तेच बघण्यासारखे असते म्हणतात टी व्ही वर पण दाखवत बहुतेक
दाखवतील दाखवतील पाऊस तुमच्या इकडे आज आहे का
आत्ता जरा थांबलाय.
थांबला ना होता रात्री पण होता रात्री पण मोठ्या न होता
हो हो हो हो रात्री होता पाऊस पण आत्ता जरा थांबलाय
थांबला आहे
हम् ह्म
थोडा थांबलाय पण आभाळ हाच आहेच अजून म्हणजे .
काळोखीच आहे आहे काळोखीच
हा येईल पाऊस येईल आजून आता काल ते पावसानं किती पावसाच्या पाण्यासोबत लोकांचे घरात साप निघायला लागलेत पार्किंग ला म्हणा ह्याला म्हणा
हम् खिडक्या वेगळ्या उघड्या टेकायला नको हम् अजीबात नाही का हा अगं बी पायपातून पण येतात असं काय नाही ते आपलं पा कुठला हो हो हो आपलं हे असतं ना आणि त्या त्याच्यातून पण येतात कुठे म्हणजे असं त्याला काय एवढी सी जागा पुर ते हेच्या
बस होऊन जाते येतात येतात आता असंच परवा न्यूज होती कि म्हणजे फ्लॅट मध्ये बाहेरचे जे पाईप असते त्यावर न साप आला होता सामाोर साप म्हणा, उंदीर म्हणा आम्ही आधीच्या सोसायटीत राहत होता ना आम्ही राह त होत्या पाचवा फ्लोर ला आणि मी म्हणलं मी काय केले होते आणि त्याच जे आपलं अ हे असते ना म्हणजे जाळीचा दरवाजा त्याला थोडस होल होत मग आम्ही काय करायच वाऱ्यासाठी ते काच बंद नाही करायचे तेी जाळी लावून ठेवायचे म्हणजे वाळ खेळतय आणि मी म्हणलं म की एकदा हा एकदाच शेंगा आणल्या आणि शेंगा भाजून ठेवलेले हा म मी उठल्यावर बघित शेंगा का कामी दिसतात म्हटलं ठीक आहे आता घरात आहे कोणतरी येत तर आता खाल्ले असतील परत बघितल्या मग आम्ही म्हणतोय हे ना खाल्लं ते ना खाल्लं हे ना खाल्लं मी म्हणलं शेंगा कुठं झाल्यात हो विचारतोय शेंगा आता काल रात्री ठेवल्यावर सकाळी उठल्यावर रात्रीत न तर कोण खार नाही म्हटलं दिवस आता खाल्ली असतील ते काय पण एक दोनदा म्हणलं शेंगा त्या म्हणतात मी नाही खाल्ले मी हाय म्हणतात मी नाही खाल्ले. म्हणलं अरे म्हणलं हो सहज बघितलं. अ फ्रीज आवरायला घेतला फ्रीज पुढे ढकलल्यावर फ्रीज मागं शेंगा आणि तिजे फोलपट कुरतडलेली मग लग लक्षात आलं हेन बघितलं की तिथं एक दिवस जाळीतन उंदीर येताना दिसला मग. त्याला हाकलून काढलं म्हणजे पाचव्या फ्लोर ला असून त्या पाईप वरन उंदिर येत होता.
हो.
हा म्हणजे आपण म्हणतो वर आहे म्हणजे निवाणत असं काही नाही.
हम्म येतात येतात ते हो. आणि आता ते महानगर गॅसचे वगैरे पाईप असतात ते चडुन वगैरे येतात ते त्याच मुळे हे च असत आमच्या बागे असंच आहे ग कशातून येत चिमणी लावली त्यानी आम्ही दुस्या घरात आगोदर चिमणीच्या पाईप होता ना त्याच तोंड उघडत होत खिडकी च्या बाहेर त्या तोंडातून आम्हाला कळाल ब्लॉक मध्ये कसा येईल ईल आणि चौथा मजला कसा येईल.
हम्म हा.
तोंडातून उंदीर आले होते दोन तीन आणि छोटे छोटे तिनं पण घातली होती जस हे होती आ मग ते. हे करन कठीण केलं म्हणून टाकटलं दुसऱ्या कोणाला त्रास नको खूप पुरं मारून टाक. आणि त्याच्यानंतर त्या पाईप वरनना हा याच्यामुळे मग काचा घालून ठेवला फडकी घालून ठेवली जेणेकरून ते परत. नको याईला.
यायला नको तेच आणि ह्या गोष्टी लक्षात येत आपण कसं त्याला फ्लॅट मध्ये म्हणून या गोष्टी येणार नव्हत्या म्हणून निवांत राहतो पण असं काय नाही होत. काय व्हायचं ते काय लक्षात आहे मी तेव्हा मला आश्चर्य झालं म्हणलं एवढं पाचवा.
आणि ना दोनदा पण ना पण गणपतीच्या टाइमला आला म आमला वाट अरे गणतीच्या टाइमला कुठे?
हा वाटतय नाही होय होतच तस. आणि आपल्या एक मनात एक काहीतरी एक श्रद्धेचा भाग असतोय बाबा गणप तित नको उंदराला काय करायला श्रावणात नको सापाला मारायला.
हाय बघा. आपण जर सोडला तर तो कोणाच्या तरी परत घरातच जाणार परत त्यानाही उपद्र होणार. त्यापेक्षा मग सर मारूनच टाकलेलं बर म कधी कधी अस वाटतच. पण काय करणार दुसऱ्याला पण त्रास म्हणालाच तो कसाही करून. नाही कोणीतरी मारनारच आहे त्याला शेवटी पण.
नाही आणि कसं आहे की बर आप प्लेघर कस फ्लट मध्ये फार मोठे अगदी फार मोठे आईस पाईस नसतात खाल चे घर कस वेगळ पडतय त्यामुळ सगळ सामान एक. कसं आहे तर ते उंदीर लागलं तर मात्रच कीओ. अ म बर ठेऊन
टाक चल.
उतडलं तर काय उपयोग? त्यापेक्षा मग कधी कधी वाट हा नाईलाज असतो. हे करावं लागतं का आवडीनं तर आणून कोण मारत नाही.
तेच ना पंधरावा झालेल्या प्राणालार मारू शकता आता वा काय ते तर करावं लागतं . हा सगळा घरच्याच हम्म हम्म . . डास वगैरे माहतच ह.
हा मग काय करणार बरोबर आहे. ह मग काटसच किमा मग आता तर ते डासांचं एक बघायला लागतंय.
हो हो हो हो. हो ते आहे का चालूच. आज मुलाच्या शाळा असतील ना सुट्टी दिली असेल आज पाऊस म्हणून का काय शाळा आहे.
नाही नाही सुट्टी होती मग तेच तिला केक पाहिजे होता दोन दिवस मागं लागली होती मग मी काय म्हणते बाहेरच सक तर ते जे घरी बनू शकतो ते बाहेरच नको आणू तुला जे हवे ते मला सांगत जा अ छोटं बाळ असल्यामुळे मला होईल तसं मी तुला देते बनवून. मग चार दिवस चाललेल तिचा आई केक बनव केक बनव मग तिला आज कसा ह्याचा बनवला गव्हाच्या पिठाचा म्हणलं मैदा चा नको हम्म. बनवून ठेवून टाकला हा.
आपल्या कार्यक्रम
रव्याचा पण बनवतात म तिला हा शिरा म तिला ते काय वाटतं शिरा खाल्ल्यासारखं वाटते. छान लागतो पण शिरा शिऱ्यात पण आपण दूध तूप घालतोच नाही मग तिला ते शिरा खाल्ल्याचं फील येते.
हो आमच आई अशा पद्धतीतच करायच ते रवायच्या ताक बीक घालून जसा अ केक असायचा तसाच केक करा केला जायचा.
हा मग तिला म्हटलं की ठीक आहे मग मैद्याच नाही केला त्यांना काय कळत नाही चौ छेम लागली बाळी झालं म्हणलं मैद्याच्या ऐवजी म्हणलं गव्हाच्या पिठाचा बनवून ठेवून टाकला.
हम्म हम्म मी एकदा लाचणीच्या पीठाचा केला होता. आणि तो चॉकलेटही दिसतो ना हा भाजून करायचं जाडवाला तसं पीठ भाजतो तसंच करायचं. त्याच्यामध्ये आपण चॉकलेट असतो ना विरगळवायचं चॉकलेट के आपले चॉकलेट हे असं कॅडबरीज ते विरगळायचं हव्या ते साखर हवी आपल्याला वाटली कमी करत ती पिठी साखर वगरे आपण घालू शकतो ती हा आणि हा . थोडसा गरम फिरम तुपावर की थोडा लाडवासारखं घट्टच होतं ना मग साच्यात घालायचं पातेली किंवा असं उलट करून आणि मग ते हे करायचं म्हणजे तर आणि सजावट करायची झाला की एक खर्चा.
हा मग काय बरं झालं एकदा करावं मग चॉकलेट पावडरचा हे नाचणीचा केलेला?
हा हा हा. पौष्टिक पण आणि हा होते होते तुम्हाला करू का नंतर अजून एखादा कॉल तुम्हाला वेळ आहे का काय चाल चालेल.